हॅलो हा आवाज येतंय काय ताई?
येतोय येतोय बोला.
हा चहा पाणी ते झालं?
नाही आत्ता करायचं चहा पाणी
अ ह हा हा हा.
मग तुम्ही पाऊस नाही आता नुसतंच वातावरण आहे पाऊस काही नाही आहे.
हा हा हा हा आणि काय? हा बारीक चालू आहे आमच्याकडं.
हा हा इकडं नाही नुसतं वातावरण म्हणजे काळ होउन आलंय. पण पाऊस वगैरे काही नाही आहे‌.
हम्म हम्म हम्म हम्. मग आता पावसाळ्यात कुठे ट्रीप तेन काय काढला का नाही?
पावसाळ्यात नाही आता शक्यतो नाही मुला ा अगोदर काढली ती आधी झाली. काय नाही आता परत नेक्स्ट मध्येच सुट्टीलाच मे मध्येच. आहेत की पाचवीला पाचवीला हा एकट एकटी. पहिलीला आहे त्यामुळं नाही मग वेळ नसतोय ह्. मग तुम्ही च्या पिऊन.
चहा पिऊनच शॉप मध्ये आलोय बगा कपड्याचं दुकान शिरढोण मध्ये. ह मग आत्ता दुकानात आले.
होय हा हा ह आमच छान आहे आत्ता करायचा आता जरा झोप झोपल्यात सगळी मग म्हणलं आता झोपू्यात आता
हा मुलांच आज काय सुट्टी? मुलांची शाळा सुट्टी असणार क्लास तेन लावलाय?
नाही आता मी घरातच जरा हायत बऱ्यापैकी हा हुशार आहेत हम्म घरातच घ्यायचं बघायच आठवी नववी आठवी नंतर लावायच.
होय तोपर्यंतच आहे काय तेवढं खऱ्याच नसतं हो क्लास. विनाकारण त्यांना पैसे देऊन आपण हे करायची पाळी हाय.
होय आणि क्लासचा अभ्यास शाळेतला अभ्यास सगळ लोड होतंय त्यांना.
होय तसच होत‌.
आणि तेच की आणि आम्ही आणि त्यांच्या माग लागणार करा अभ्यास करा अभ्यास करा म्हण जास्तच अ हे होते अहो.
आता पाचवीला त्याला कॉलरशिप मुलगीला स्कॉलरशिप असणार ना.
होय हाय कि नवोदय हाय.
हा हा बसवलंय का नाही?
होय बसवले की सेमी ला हाय बसवले की.
ह हा हा हा.
सगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षांना सगळ्या बसव बसवलय सोडा.
होय मुलांना कसं स्पर्धा परीक्षा कस अस हे तरी माहि निदान माहिती मिळतेय समजतय पण.
तेच कि समजते आणि त्यांना पण अनुभव येतोय पुढच्या वर्षात गेल्यानंतर परत आणि अनुभव येतोय नवं
होय कसं का आहे हे समजते पण क नाही मुलांना.
होय होय तेच की. माहिती होतिया आणि वर्ष म्हणजे पुढच्या य
होय होय होतंय.
म्हणून म शक्यतो सगळ्या परीक्षांना बसवतेच मी.
बसवायचंच कधी कसं का? पण परीक्षेचा नमुना कस असतं हे
समजते होय हॅलो हॅलो
तर माहचय
होय होय
पुढच मुलांना जीई सीईटी पेपर कसं असत समजतय नाही मुलांना त्याच्याशिवाय काय समजत नाही मग आपण डायरेक्टच त्यांना पाठवलं की मुलांना ते पेपर लिहायचं त्यावेेळे अवघडेत आहे
चित्रकलेच्या हस्ताक्षर स्पर्धागैरेणजे शाळेत लू आहेत आतापासून म्हणजे ड्रॉइंग वगैरे सगळं चालू आहे ना शाळेत आता प्रत्येक रविवारी की नाही आता मुलगीच्या शाळेत माझ्या प्रत्येक रविारी ड्रॉ ड्रॉइंगचा क्लास एक्स्ट्रा घेत्यात.
कुठल्या शाळेत घातलाय तुम्ही?
मी तर हला खाजगी मध्येच घातले
हा हा हा हा
त्यामुळे म्हणजे बेसिक पण मुलांना थोडंफार सगळं समजतंय
समजते पा आता एलिमेंट्रीचं पण असतंय
कशाचं म्हटलं
एलिमेट्ररी ड्रािंगसो वा
हा हा हा
म्हणजे त्याच्यावरती पण आपल्याला दहावीला पुढं ऍडमिशन घेताना दोन टक्के वाढतेय
मिळतयय आणि आतापासन म्हणजे श म्हणजे कला काय आहे संच्या म्हणजे समजते ना त्यांना पण कलेचं कलेचं ज्ञान येत आहे
ज्ञान येते तेच की तेच हळूहळू आत्तापासूनच मुलांना त्यात हे करत गेले की हते
होय होय होत नाही म्ह आता आता सगळं स्पर्ध स्पर्धेच युग आहे त्यामुळ जरा जास्तच
आता शाळा नाही तर काय नाही बघा शाळा शिकल तेच टिकल म्हणायचे ते शाळा शिक कुदे अगर नाही शिकू दे ते लहायला वाचायला लिहायला आलं नसल तरी पण त्याचं मेन ग्रॅज्युएशन हे एवढं बघत तेपघ
होय होय आणि आता स्पर्ध स्पर्धेच युग आहे त्यामुळे जरा जास्तच आणि
होय होय
जास्त म्हणजे ह आणि पालक पण आता कस जास्त लक्ष मुलांच्याकडे पण म्हणजे आता सध्या अगोदर सारखं नाही आहे असं शिकला तर शिकला असं काही नाही आहे
नाही आता प पहिला कस काय तेवढं शिकलीत काय मुलं शाळेला चालल्यात का अभ्यास केल्यात काय हे पण तेवढं नव्हतं पण आत्ताचे पालकांच कणी प आणि कस शाळेत त्यांनी शिक्षक सांगतातच तुम्ही पण घ्या
होय होय
त्याच्यामुळे ते कंपल्सरी हे लक्ष हे द्यायलाच लागते
होय होय आणि एकदम काय नाही येणार म्हणजे जरी नसलं तरी पण त्याला भाग घ्यायला होताता कोणत्या पण कार्यक्रमात बघा
होय त्याच्याशी मुलं ती पुढं जाऊ शकणार नाहीत का नाही पण एकेका शाळेत कस आहेय पाठीमागची मुलं पाठीमागच राहतात
होय आणि पुढत जातात आणि कसं वाटेल शिक्षकांचं पण लक्ष वेधतत वेत्या जी हुशार मुलं असतात ती परत आणि शिक्षकांना म्हणजे तीच जास्त म्हणजे आवडतात म्हंटलं असं तरी पण चालणार चालेल त्यामुळे त्यांना जास्त जरा प्रोत्साहन मिळते
होय तसच चालू आहे आता सध्या
होय
कारण का आता मुलं हे केली तर ह्याच मुलां त्याच मुलांना आणि जास्त भर देतात त्यांनी तीच मुलांना पुढं ढकलतात
ढकलतत आणि जी मागं आहे ती मागच राहत
माग आहे ते मागच राहतय त्याने ते तर पहिल्यासारखं शिक्षक कसं आणि शिक्षकांना पण वरण टॉर्चर आहे काय आता मुलांना मारलं तर त्यांची नोकरी क्री जायची भीती आहे
भीती आहे आणि आता कोण म्हणजे मुलं पण गप् ग्प बसत नाहीत असं झालंय सगळीकडे पालक गप्प बसत नाहीत
आता पालक जाऊन विचारतात तुम्ही का मारला आमच्या विद्यार्थीला मग ते पाल शिक्षक काय बोलणार आता
होय तेच के
बोलू शकत नाही त्यांच्याच पुढं त्याच्यामुळं सगळी त्यांने भिऊनच शिकवत शिक शिक पण
म्हणजे नियमावली त्याना शिक्षकांना पण नियम घातल्यात त्यामुळे जरा जास्तच
होय आता मध्ये त्यांच पण आता परीक्षा चालू आहेत
होय होय एखाद्या विद्यार्थी जर म्हणजे हे असला म्हणजे जरा भडकुदळ वगैरे असला तर म्हणजे हा जाऊन म्हणजे दुर्लक्ष होते व मग ते हाय तोच स्वभाव राहतोय ना त्या विद्यार्थ्याचा मग घरी
केलं असत तर तो मुलगा तिथल्या त
तसच आणि लहान हो आणि लहान वया ते जातच म्हणजे त्याच्याक लक्ष दिलं तर बरं नाही तर नंतर आणि ते मग नाही. हाय असच मग मग मग त्याची ह्याची म्हणजे स्वभाव तसाच राहतोय ना कडक.
होय तसच राहतं ते स्वभाव मग ते हाय असंच. हे होत जातात मुलं.
होय मग त्याची वेळीच पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.
पण गरजेच आहे आणि कस पालक पण चुक तर आ. विद्यार्थीला तुम्ही मारा म्हणून पण असं पण त्यांना. शिक्षकांना पण आपण पण सपोर्ट द्यायला.
होय होय सपोर्ट नाही हा हच्याकडे लक्ष द्या. तुम्ही रागवा या्याला भले दोन छड्या मारलात. चालेल असं म्हणून त्यांना सांगायला पाहिजे हो.
सांगितलं तर जरा.
होय सुधा सुधार म्ह तिथंच त्याला समजेल ना. चांगलं काय वाईट काय नाहीतर मग नंतर. मग नाही मला काही कोण काय म्हणत नाही चला. आपल्या मनाच असं पण आहेत विद्यार्थ्यां वर्गात.
ते.
वर्गातल्याच्या खोड्या काढायच्या असं चालूच राहते विद्यार्थ्यांचा.
होय तसच होतंय आता तरी पण तस आता ब त्यात. एक दहा मधले एक दोन शिक्षक कडकवाली असतील बघा. सगळ्या शाळेत यात नाहीतर हा आम्ही मा काय शिक. तला शिकू देत म्हणतात त्यांनी शिकवायचं काम आहे आम्ही शिकवतो म्हणतात. काय करणार त्यांनी तरी कारण पालक. पण त्यांना सपोर्ट देऊन जरा काहीतरी. हे केले की हे होते पहिला कस छडी देत होत. झडी एक नेमच होत बघा त्या. छडी लाग मछम म्हणून हे आता छडी द्यायच्या अगोदर अगोर. तररच मुलं पालकांना ते सर मारलं.
होय नाही अगोदरच सांगत येतत घराकडे. ते एक छडी दिलेली असत होय.
ते तर छडीत दिलं म्हण सांगत येतत मुलं मग ते कसं होतय. शिक्षक आता आपण लगेच मारल्यावर आपण शाळेत गेलो. तर परत त्यानी तस मारायचं. म्हणा किंवा त्या मुलग्याला रागवायचं म्हणा.
नाही पालकानी पालकानी जर विचारलं तर म्हणजे शिक्षक पण. हा बाबा ह्याचे वडील विचारतात म्हणजे जरा हे होते दुर्लक्ष होते.
होय आता मारल्यावर मला विचारतत म्हणून ते. जरा शिक्षक पण जरा दबूनच राहत तो. आपल्या मुलांच्याकडे मग लक्ष देत नाहीत त्याने.
होय होय तेच घ.
तेच आपण पहिल्यापासून जरा वेळेवर जरा ते काय चुकल त्या ठिकाणी ज. शिक्षा करा म्हंटलं तर जर वैयक्तिक लक्ष देतील तिने. नाहीतर दयला बघत नाहीत तिने पहिल्यासारखं नाही तो शिक्षक. पण आता नाहीच पहिल्यासारखं.
नाही नाही शिक्षक. ब नाही.
नाहीच पहिला सारखं काहीच नाहीत शिक्षक त्यांना. नोकरी करून पगार मिळवल्याची मत.
होय होय.
मग त्याच्यामुळ काय तेवढं हे नाही आता सध्या. हम्म.
सध्या परिस्थिती तशीचाय. सगळी सगळ्या शाळेनी
सगळ्या शाळेतनी तेचाय.
होय व्हय व्हय.
अ?
होय. अहो एकेका प्रिन्सिपलासणी कुठले कुठल्या विषयीच शिक्षक, कुठल्या हेला हाइत हे पण माहीत नव्हतं, दोन हजार अ एकवीसच मुख्याधेपक होत आमच्या इथ. त्या शिक्षक सायन्स ला कोण शिक्षक आहेत विचारल्यावर एवढं हे माहित नव्हतं.
हा हा हा. नाही नाही. पण आता, अगोदर तसं होतं सोडा. पण हा आता जरा असं एवढं काय नाहीय. आता सगळी म्हणजे सगळ्या स्टाफच लक्ष असतय, होय होय.
चोवीस पासन सगळं सुधारलय. शाळा सगळीकडचीच शाळा सुधारल्यात. पण दोन हजार चोवीस पर्यंत असं स्टॉप होत म्हणता त्या शिक्षकांना माहिती पण, सरांना त्या माहिती पण नई कुठल्या विषयीचे सर, कुठल्या विषयला हायत. माझच अनुभव मी सांगतो माझ्याच मुलग्याच मी.
व्हय व्हय, व्हय अनुभव आपल्याला येतोयच की. बर बर.
वर्गात गेल्यावर सायन्सला कोण हाय सर म्हंटल्यावर, काय बघायला पाहिजे ओ मॅडम म्हण म्हंटलीत. मग काय आता म्हटलं तुम्ही मुख्याधपकाय, तुम्ही बघायला पाहिजे म्हटलंव आम्ही पालक काय करणार.
होय होय बर.
पालक काय करणार आम्ही.
तुम्हीच बघायला पाहिजे म्हटल्यावर, आम्ही कसं करणार. मग असं होतय की नई.
हा हा बरं बर चालेल. मी तुम्हाला करते आणि नंतर कॉल हम्म?
अ अजून एक हम्म, चालेल हां.